नाही. लोक सगळं सोनं नाही पाहयते.
हॅलो!
हॅलो! आला का आवाज? हॅलो!
बुवा काय म्हणता? काय चाल मंग.
झालं काय जेवण?
हा इतक्यातच झालं जेवण.
काय जेवलय?
आम्ही केला मुगाचा डाळीचा कांदा, चपाती, भात.
हा का? आई आल्या?
नाही आई संपाककड मुक्कामी आहे.
अई श्याम ककाकडे मुक्कामी? आ? बापरे आई राहत्या का म?
हा दोघीपण हाईत.
हा का.
उधळणार सकाळी. मग काय मी न बाबाच होतो घरी फक्त, आम्ही दोघ बाबांना वाढून दिलं मग मी जेऊन घे
श्रुती.
श्रुती गेली तिच्या मम्मीकडं.
मम्मीकड गेली?
हा.
का बर सहज?
ह्य तिच्या पप्पाच्या हाताला लागलं वाटतं काहीतरी पत्रा का काहीतरी.
हा का, श्रुती तिकड गेली काधी आज गेले का म?
हा सकाळी भाऊजींनी सोडून दिलं तीला.
हा का, ओंकार दादा न चिनी आले होते.
नाही तर जा साडे दहा नंतर.
हा का, तु रूम मधे आली का म आता?
हे इकडं मागच्या खोलीत. माझ्या रूम मध्ये रेंज नाही राहते ला आवाजच येत नाही.
हा ख?
देवघरचे
तु काऊन नाही फोन केला मग याच्यावर तुझे टास झाले?
माझे तीन बाकीत कॉल फक्त.
बर बर ठीक आहे, मी म्हणलं, काही काल परवे काल तर घरीच नव्हती.
हम्म.
म म्हटलं कि चला ईले फोन करू ओंकार दादाला केला मी, पण काय आवाज येत नाही.
ह त्यांच्या मोबाईलवर आवाजच येत नाही मी बी बऱ्याच वेळा ट्राय केला दोन तीन वेळा ट्राय केला, पण आवाजच येत नाही त्या कॉलचा. आणि त्या दिवशी तर कॉल डिस्कनेक्ट झाला त्यांच्या मोबाईल मधन, आणि माझ्या फोन मध्ये चालू होता.
तेच ना.
माझ्या फोन मध्ये टायमर चालू होतो. नऊ मिनिटं झाले सात मिनिटं झाले आणि त्यांच्या फोन मध्ये तो म कॉलच दिस च नेटून गेला म्हणजे दिसतच नव्हता कॉल चालूये असं त्यांनी डायरेक्ट कट करून टाकला.
हा हा हा हा, हा का. आणि श्रुती कधी येईल, उद्या? श्रुती.
श्रुती उद्या येईल, आता उद्या सकाळी येती का संध्याकाळी येती ते नाही माहिती.
सध्यासाठी पुन्हा, हा का.
कारण आता भाऊजी सकाळी जर मेन रोड ला गेले. तर ते रात्रीच घरी येतीन, हा.
आ म, उद्या सडे आहे
हा म ती सकाळी हे घ्यायला जाणार आहे का मग तीच घरच कोणी सोडून दिईल तनी माहिती, कारण सॅटर्डे, संडे अशी तिच्या भावाला सुट्टी राहती वाटत.
संडेला रकक्षदान ग. संडेला नाही फक्त शनिवार रविवार आता सुट्टी, अं.
त्याला दोन दिवस सुट्टी राहती वाटतं ना सॅटर्डे, संडे सुट्टी राहती वाटत त्याला.
हा का?
असं मला वाटतं. कारण तुम्हाला त दोन दिवस सुट्ट्या राहतात ना?
हा असेल बाई मग काही माहिती नाही आपल्याला मला तस वाट कंपनीला ब एकच दिवस सुट्टी असते ना? म्हणून म्हटलं. का? बसलो चालू आहे काम पिको फॉलचे. बसत मगच. हा जेवण तर मगाशीच झालं ग आमचं. जेवण झालं किती वरच बसते तस नाही ना मामा नाही आले ना अजुन बसते साडी पिको फॉल करत. वट पौर्णिमेच्या साड्या होत्या.
हा हा
मग करत बसते. ते म्हटलं करून द्या. क ह परत उद्या दुकानावर जायचं.
हा.
होत नाही.
मी संध्याकाळी केली पार्थिव शिवलिंगची पूजा केली, मंदिरात जाऊन आली.
पार्थिव शिवलिंगची पूजा करती का तू?
हा, प्रदोषला करायची ना.
रोज करती काय?
नाही, प्रदोषला फक्त.
मग, प्रदोष आहे का आज?
हा आज शनी-प्रदोष आहे ना!
हा का? आज शनी-प्रदोष आहे.
हा.
हा गुरुवारची एकादशी झाली ना? हा बरोबर आहे.
मग मी आ लखमापूर हून आणलेलीच होती माती, ती होतीच पडलेली पिशवी मध्ये. मग तिथलीच घेतली थोडीशी माती केली पिंड केली संध्याकाळी
हा.
पहीले घरी पूजा करून घेतली. मग मंदिरात गेली, दिवे घेवून.
मग ते शिवलिंग झाडां - झाडांमध्ये नाही केली का एखाद्या?
नाही. मातीची मी डायरेक्ट ताटात करते, त्याची पूजा करते मग ती पाण्यामध्ये विसर्जन करून आणि ते पाणी झाडाला टाकून देते.
हा का? हा चांगला - चांगला आहे मग मला वाटलं एखाद्या झाडात करती का काय?
नाही - नाही.
वेलाच्या, याच्या-त्याच्या झाडांत केली तरी चालते ना? मग रोजची?
हा हा चालतंय पण मी डायरेक्ट वाळूची करते पण ते शिवलिंग पिंडच तयार करून पूजा करून आणि विसर्जन करते प्रदोषच.
हा वेळेवरच तयार करत असशीन.
हा. आता संध्याकाळी चार वाजता तयार केली पिंड. आणि साडेचार पावणे पाचल-पाचला बसली पूजेला. पूजा-बिजा करीत तो दिवा शांत होवू दिला. तो पाच-साडे पाच पर्यंत शांत झाला. दिवा चालू होता तोपर्यंत ती पूजेची याची तयारी करून घेतली दिव्याची.
हम हम्म हम्म.
तर दिवा शांत झाला देवाचं पाणी टाकायचं. तर त्याच पाण्यामध्ये मग ती शिवलिंग विसर्जन केली आणि तसंच ते. पाणी घेऊन आणि खाली गेली आणि झाडाला टाकलं तशीच मंदिरात गेली.
आहो विरघळून जाती इतक्या लवकर? हा, का?
एकदम सॉफ्ट बनवली मी म्हणजे असे एकदम घट्ट गोळा नाही केला. असं नरम पाणी जास्ती टाकून केला.
हा हा हा,
टाकली? असं आपण थोडसं पाणी हे करून आणि त्याच्यात टाकली का ती थोडंस. हात जरी फिरवला ना खाली घालून.
हा,
ती विरघळून जाते ती मग. ती पाणी तसंच हे करून आणि झाडाला टाकून देते. हा एकदम नरम असं एकदम घट्ट नाही भिजवत. मी माती मग ती कशी ना होत नाही लवकर. हा तेच घट्ट भलं तर ते होत नाही लवकर
तेच ना बर बर. तेच म्हणताय काय नाही बा सगळं मजेत. फोन केला दोन दिवसानंतर मला झाल्या. हा उद्या सुट्टी आहे ना त्याला क्लास आहे बयाकला.
हा का,
त्याला संडे ला असतो क्लास.
बरं आता केलाय संडेला बी हम.
ए शनिवारी मग म्हणून संडेला क्लास ठेवतात ते.
''हां'' का,
हम्म. चालतंय चालू झाला आ त्या तर काही नाही वा टेन्शन नऊ विला गेला आता. चालू होऊन जाईल त्याचा.
हज
शाळा क्लास रेग्युलर कुठपर्यंत आली गाडी शिकणं.
गाडी चालली आहे आता मी तिथ ग्राउंडरच फिरत होती पा आज जायचं होतं हायवे लाला ते म आज हायवे ला जाऊन घेऊन.
आ मग.
पण ते दुधन ते आणायचं होतं. आणि साडेसात मला वाज ''--'' घरी जायला थ ते म्ह जाऊ म्हणे आता उद्या जाऊ म्हणे आप ''--'' चल इथ चक्कर मारून यु यात.
तू जाणार कुठे.
ते बीड कामगार मध्ये गायचं दूध आणायचं होतं ना प्रदोष होता तर थडं साय म दहावीस रुपयाेचं.
तेच म्हटलं बा मग तू जायचं ना.
हा मम्मीच होती ना गाडी घेऊन जायला पण फक्त मी चालवली नाही. थोडीशी इथून ग्राउंड पर्यंत इथून ग्राउंड पर्यंत घेऊन गेली पण तिथ कस आहे ना बारीक बारीक पोर आहे ना मध्ये घुसता.
ह ह ह
त्याच्यामुळे आणि तो रस्ता पुरा खदुंन ठेवलेला आहे ना. तो साईडने पूर्ण खडे खुडे ते खड्डे खुड्डे रस्ताला मला हो जायची मी धडपडायची त्यांना घेऊन पडायची. त्यांच्यापेक्षा तुम्ही चला म्हणल.
हा हा हा ह हा बर झाल जाऊ दे. झाले, आता ओंकारदादा कीती वाजता येतील.
ते साडेदहा नंतर म्हटले आता हा
आता आला का नीत्याला फोन. मगाशी आम्ही बर्गर खाल्ल. आम्ही अस खाल्ल. आम्ही तस खाल्ल.
काय नाही खाल्ल. मला म्हणे बर्गर खात का? म्हटल हा जेण तुम्ही येईपर्यंत जेवण होऊन जाईल म्हणल माझ. करून घरी येऊ जाईल तुला एकटी नाही खानार मी म्हणे. मग म्हटल तुम्ही भाऊजी, आई बाबा आहेत. म्हणे मग सगळ्यांना मागवतो एकशे तीस चार येतील. मग म्हण ते बर्गर मागवण्यापेक्षा एकशे तीस तर मी चिकन खाईन.
अर देेवा.
आलं चिकन वर का?
हा नाही मागवले. अस डेंजर उद्या हो उद्या
हो ना म उद्याचा विचार कर पाहिजे. एवढ एवढ्यांना बर्गर मागवल्यापेक्षा म्हणते चिकन मागवून घेईल मी‌. वा रे वा
एकशे तीस रुपयाच चिकन मागून म्हणल मी म्हटली का तुम्हाला मला बर्गर पाहिजे. पहिले स्वतःच बर्गरच नाव काढल ना आता मला म्हणता का मी उद्या चिकन खाईन त्या पैशमध्ये. कशाला म्हणता म्हणल.
हा बरोबर आहे ना. ह त्यांना म्हणल ऐवढे पैसे खर्च होऊन जाईल मग चिकन येऊन जाईल तेवढ्यात तर.
हा तेस ना. अस डेंजर आहेत. लयी डेंजर पणा करतात. हा अजिबात चालत नाही.
हा तेच ना. हा हो म्हटले एक दिवस खाव नाही लागत भाऊला.
ताई छोटे सरकार आलेत.
नाही वहिनी आहे. ठेवू का.
हो झाले का दहा मिनट. झाले हा ठेवुनी द्या चला.